हा बोल. काय करतेस?
काय नाही ब जेवणाची तयारी चाललीय.
होय?
हं. तू काय करायल्या?
काही नाही बसलोय बग. तु?
जेवणाच तयारी करते ग आई.
बर कालगुड फिरायला गेलटीस म्हणं
होय कनेरी मठला गेलेलो आम्ही
होय काय सांग आता बरा
छान आहे तिकडचं वातावरण बघायला तर लय काय काय हाय तिथ.
होय काय काय
शिशमेल भूतबंगला म्हणजे शेतकऱ्यांचा ते त्यांना असं म्हणजे पूर्ण गावभग असस्तो कनी खेडेगावातला तशातला प्रकार हाय तिथ सगळा
हो
हम्म
मी प ऐकय थोडं सोड माहिती त्याच्याबद्दल काय
ह हा
हम्म
तिथला फिरायला म्हणजे तो गाव भाग आहे तिथं काहीतरी दोन अडीच तास तरी म्हणजे दोन तास तरी कंपल्सरी लागतात फिरत बघायला तेन
होय हम्म तीथ काय बाळाला बारा बलू ते दार
हा. भरपूर काय काय आहे बघायला तिथं.
अशा अनेक गोष्टी आहेत म्हणे. नाय.
भूत बंगला वगैरे आहे तिथे जरासं भीती वाटते जायला. हो. म्हणजे भयानक आयेना ते एकदम. पूर्ण हॉरर मूवी सारख हा शषमेला म्हणजे लहान मुलांसाठी पण ते भारीये. ईकडं तिकड सगळी कड आपणच दिस हो त्यामुळ.
हा ते भुत बंगल्यामध्ये कस काहीतरी ते असं हलतय किंवा डरावने आवाज.
हम्म तस सगळंय.
आज एकदमच उडते ना. सेनसर असल्यावानी.
एकदम उडतेय आणि अंगावर आल्यागत म्हणजे चालत जरी चाललं तरी समोर आल्यागत होते एकदमच.
हम्म.
हम् त्यामुळे जरा भीती वाटल्यासारखं होतंय ते.
आणि तेिथे खाली ते निसर्गरम्य मध्ये पण नरसरी वाणि कत्राय की नही. झुलता फूल.
हम्म ते पण भारीये म्हणजे असं काय म्हणतात, ऍक्टिव्हटी सारखं भारी झालंय, की केलंय ते.
हम. अस मोठ मोठे हे काय असतात कि ते भावल्यावानी त्याच्यातन अशी झाडे लावल्यात. ते तर नंदीच तर केलेलं हाय माहितेय का?
होय हाय की.
ते फक्त नंदीच तोंड तेवढं प्लास्टिक मध्ये आहे. आणि बाकी पूर्ण बॉडी असं अ प्लांट न फिरवलेलीया.
अन ते झालं की, एक रेल्वे मधन जायला एक आहे बघ ते आतल्या साईड ला. राईड रेल्वे राईड ते पण छाने आत लं सगळं बघायला.
होया. लहान मुलांचा हे य झोप पाळणा वगैरे ते पण आहे म्हणे तिथे
होय हाय कि
हम मला पण असं बाहेर ना ऐकून माहितय
हा हा गेले नाहीस तू कधी
नाही आता जायचं म्हणालोय आम्ही पण मी एकदा एकदा लहान असताना त्यावेळी एवढं कधी त्या ऍक्टिव्हटीज तेथे पंचमहाभूत होते तेव्हा गेलते मी
ह हा
मंदिर पण असं एक एकदम पुरातन आहे ना
होय सगळं युनिक असं म्हणजे भारी एकदम मन फ्रेश होत जाऊन
हम्म
अर पूर्ण दिवस जायला पाहिजे थोडा वेळ जाण्यात काही अर्थ नाही तिथं
होय गेला तर एक अख्खा दिवस पूर्ण पाहिजे
हो त्यात सात आठ गरमी आहे त्यामुळ तर म्हणजे असं जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जास्ती बागाला फिरायला ते नेतात ना तिथं
होय
हम्म त्यामुळे गर्दी पण असता भरपूर
आणि तथ ते पुरातन साधू संत तसेच वैद्य पुरातन ऑपरेशन करतेल
कस प्रोसेस होते ते सगळं आहे त्या
हम्म बघितलं की रिअल मूरती आहेत पण बघितलं की अस रिअल मध्ये सगळं चालू आहे की काय असं वाटत
होय
जर आपण कुठं पुरातन काळातच जाऊन बसलोय असं वाटत मी तुझ गेले का
भारी हाय ते
हो कोण कोण गेलता
फॅमिली मेंबरस सगळे
होय
खायला वगैरे पण स्पॉट वगैरे चांगलंय म्हणजे फ्रेश वगैरे मिळत सगळं तिथं खायला
आणि बाकी असं चायनीज फूड वगैरे असं का नसतं तिथं काय असेल ते पारंपरिक जेवण पण तिथलं म्हणजे तिथला महाप्रसाद आहे तो पण मस्त असतोय
होय हल्यास काय आम्हाला भेटला नाही पण आणि बाकीचा जेवण वगैरे होतं तिथे सोड हॉटेल वगैरे
हम्म
हम्म
म आणि काय म्हणतेस
काई नाही बोल निवांत तू कुठं जाऊन आलीस की नाही
मी नाही आता तरी कुठे गेले नाही आता जायच प्लॅन करत आता आ पण
हा हां कुठे जाणार आहे
आम्ही सोळपूरला तिथे एक मोठं जंगल आहे
हा
त्या जंगलामध्ये जाणार आहोतो म्ही तिथं कस एक निसर्गरम हे पूर्ण अस जंगल आहे मोठत त्या पूर्ण अकड जंग पण एकच नदी हाय मधनं
हम्म.
आणि असं खाली एक अर्धा किलोमीटर अस खाली आज चालत जायच तेथ आम्ही अनेक वर्ष क खेलतो तेव्हा तिथं चुल तेन मांडून जेवण केळत म्हणजे बाकी बाकी जेंस लोक आहेत ते पोहत होते तिथं नदीमध्ये
हा हा‌.
बारके गोल गोल असं एकदम वर्तुळाकार असं दगड हायत नाही त्यात नदीमध्ये त्याच्याक असं मनोर्या जायचं, त्याला दगडने मार पाडण्याच एक लांब असं राहूननी त्याला दगड्याने पाडून मारण्याचा प्रयत्न करायच
हा हा,
खेळाय कराय आणि ऍक्टिव्हीटी तेच म्हणजे असं अ सोळंगूरला
तिचकी म्हणजे कोणता एरिया वगैरे काय असं?
रत्नागिरी,
रत्नागिरी साईड ला आहे
होय आणि पण जाताना पण कस सहजांभळाची, आंब्याची झाडे लागतात नाही. मध्ये त्यां हा आणि तिथं एक असं करवंदाच्या असं जाळी असल्यावाणी हाय असं जरा वतील डोंगर चढून गेलं कनी मध्ये गाडी हायवेला थांबवायची. डोंगर चढून जायचं. करवंद बिरवंद काढायचं मस्तपैकी खाईत जरा पुढ आलं की सोळंखोरच्या आत जंगलामध्ये जरा प्रवेश केला की जांभळाची झाड आहेत. त्या त्या झाडा खाली ट्रॅव्हल्स लावायची त्या ट्रॅव्हलस वर चढायच. जांभळे काढायची. खायची.
हा भारी
आणि त्यात कस सगळे फॅमिली मेंबर्स असतात नाही. त्यामुळे लय मजा येत्या हम्म
हम्म
आणि असं काही नाही बाबा म्हणजे अ कोरतर बाहेर जायचं पब्लिक मध्ये निवांत आपला पण आपली फॅमिली आणि आपण
होय निसर्गरम्य वातावरण
हम्म आणि तेथ कसं एकदम असं घनदाट जंगल आहे. आणि त्या मला लईच भारी वाटतय. आणि खळ, खळ, खळ अस नुसत पाण्याचा आवाज
होय. आम्ही कधी गेलो नाही हे पहिल्यांदाच
हम् आम्ही गेलतो मागील दोन वर्षात कणी प्रत्येक वर्षी एकेकदा जाऊन आले. पण ह्या वर्षी आणि सगळे जण म्हणत्यात आम्ही तिथं तिथं जायचं. गेलं कि मन प्रसन्नच नाही आणि कस असं कुठं पब्लिक एरियामध्ये पण नाही. जायच मस्त पैकी जंगलात जेवण करायचं, खायचं. सगळे एकत्र बसून जेवायचं.
होय.
त्यात एक वेगळीच मजा अस आणि त्यात कसं आमची लहान मुलं आहेत ना आमच्या मामांची लहान लहान मुलं आहेत ना ती झरा दंग खरंच त्यामुळे लईच मज येत्या
हा हा
आणि कसं काही नाही बाबा नाही तरर महिलांना असं आखोड असल्यावरने राहणं असं काय नाही
हम्म
बाकी सगळ फ्रीडम असलोय नाही तिकड कोण विचारत नाही त्यामुळं मस्त वाटते
हम्म ब
म
काय नाही बन्यवान जेवणाची तयारी चालूय
काय मेनू कराल्यास
सा ज्या तरी अजून भातच लावायचा चालूय
होय
अजून तरी काही फिक्स नाहीये म्हणजे मुलगीला आता मटकीची उसळ पाहिजे झालि मटकीची उसळ चपाती ती भाजी
मटकी काय विकत आणतेस की घरात मोड आण आणव तीस होय
म्हणजे काय नाही पण टाइम जातो ग भरपूर त्या ते भिजत घातलं की बांधून ठेवायचं लक्षात राहत नाही बांधून ठेवलं की करायचं लक्षात राहत नाही
हो
त घेतलेलं कसाला घेलं ज्याात वेळी करून रिकाम होत
होय
हो कामाच्या गडबडीत लक्षातच राहात नाई
आणि म मटकीे हे पौष्टिक आहे ना लहान मुलांना खायला
होय आता उद्यापासून आणि त्यांच्या शाळा वगैरे चालू झा
हो म शा ऍडमिशन कुठे केलंस
तथ कोरुची मध्ये सुरेश पब्लिक स्कूल म्हणून आहे
हा हा मग त्यांचा दिनक्रम कसा आहे
काय ते
दिनक्रम कसा आहे त्यांचा
सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत हाय हम्म
म भारी हाय
सकाळी अकरा ते दोन
आता कोणत्या वर्षाला मुलगी
आता नर्सरीला नय नय एवढ मोठी नाहीय सोड नर्सरीला हाय.
हा ते बर आहे मुलांना प पासुनच घातलं तरी पुढ मुलांच हो तेनी
हम्म थोडं जाण हे होण्यापेक्षा आतापासूनच घातलेलं बरं आहे न
ते कसं आहे मग आता पहिलीला घालायचं अ त्यांना काय कळणार नय त्यातच वर्ष जातय नर्सरी किंवा एल के जी यू के जी केलं तरी मुलांना पटकन समजत आतापासनच थोडा थोडा सराव झाला तर पुढ. मुलांना पटकन समजतय.
होय.
आपल मस्त होतोय.
हम्म. त्यात आता तिला सि बी सी पॅटर्नला घाातली त्यामुळे जरा असं बऱ्यापैकी होतंय सगळं व्यवस्थ.
हम्म.
हम
म आणि काय म्हणतेस.
काही नाही ब निवांत.
घरातली बर आहेत का सगळे? बाळ.
निवांत आहे तो पण.
होय नाव काय ठेवलंस?
अजून नाव ठेवायचं तिचं. बारसा पाचव्या महिन्यात करायचाय.
हां हां.
ह.
मग काय चालतय.
चालेल ठेऊ मग.
हॅलो.
हॅलो.
हा चालेल चालेल.
हां.